मजेत आहे काय करती. काय बसलीय.
अच्छा पाऊस चालू आहे का तुमच्याकडे? आमच्याकडे पण पाऊस चालू आहे आज सकाळी आम्ही गेलो होत ना फिरायला तर तिथे चालू झाला सकाळी-सकाळी थोडासा.
कुठे फिरायला गेले होते?
राऊंड मारायला जातो आम्ही आता सकाळी ना त्याच्यामुळे
हो का.
काय म्हणता बाकी तब्येत बिब्येत बरी
नाही ग तब्येत बी घडली होती मध्ये
अच्छा काय चालवतो?
एस सर्दी तप खोकला
अच्छा अच्छा ठीक आहे चालेल ते माझ्या मम्मीला बोलायचं होतं ना तुमच्याशी त्याच्यासाठी कॉल केला होता
हो का
हा बोलून घ्या तिच्याशी हॅलो.
हम्म बोल.
हा काय म्हणता बरय का तब्येत बरी
हा बरी.
ह काय त्या म्हणी तुम्हाला बरं नव्हतं म्हणे
हा बरं नव्हतं ना सर्दी झाली खोकला ताप
काय खाल्लं सर्दी खोकल्याला
काही नाही बाई वातावरण-वातावरण बर मया वातावरण बदलला ना
पासून गावा फिरणं चालू केलं म्हणे.
हो ना फिरण चालू केले हम
काय म्हणतात अजुन
काही नाही बाई अजून काय?
काही नाही. चल म्हटलं तुम्हाला फोन करून द्या काही नाही. चतुर्थी तुम्हाला आज ह का काय स्वयंपाक करणार ओ
काय मसाले भात. काय करायचं काय तुम्ही काय करणार आहे?
बघू आता आता काय करायचं काही नाही पाऊसच नव्हत आमच्याकडे आज पडला कुठ तरी पाऊस. पावसाचा विचार तर बाई हा
हो आज पाऊस पडला आमच्याकडे.
हो ना खराब पाहून दे जा
हो.
काय म्हणता अजून?
तू तर सर्दी ना खोकल्याने जाम झाली.
हो ना.
अहो त्या जावेला म्हटलं तब्येत बरी नाही तिला बघायला जायचं का? तिला काही घेऊन जावं लागल आपल्या तिलाबरनी हा कारण की ना तिला उठता बी येत नाही बसता बी येत नाही म्हणे
हो का
हा तिचे सिजरचे ना टाके दुख राहिले खूप म्हने.
ह
मग ते म्हणे जा पाहून यायचं का म्हणे आपण म्हण.
म जाऊन तू जाऊन मी नंतर जाऊन येईल.
हा आम्ही जाऊन येतोय हे आम्ही दोघं जाऊन येऊ मग तुम्ही जा मग दोघं जण प पाहून तर यावं लागल नाही तर परत म्हणाला आल्याने बघायला.
हो ना
तिचा नवरा ते दवाखान्यात घेऊन गेले ते काल तिला
हो का,
दवाखान्या म्ह हॉस्पिटलमध्येध्ये नेलं होतं तिला खूप त्रास हो राहिलाय तिला काय माहिती तिचे टाके दुख राहिले म्हणे सिजरचे खूप
हा का.
हा असं म्हणताय त्याचे खूप टाके दुखू राहिले काही जड उचलल्या गेले असल. लग्नाला गेली होती काही खाण्यात आलं का जड उचलण्यात आलं काय माहिती? पण तिला खूप त्रास होऊ राहिलाय म्हणे म्हला बघून याव जाऊन तिला म मग तुम्हाला सांगून दिलं म्हटलं सांगून देऊ यांना नाही परत म्हणणार मला सांगितला, नाही सांगितलं नाही,
नाही तर हो हो
हम्म त म्हटला काहीतरी घेऊन जावं लागेल तिला बघा बिशी कधी हो आपली
दहा तारखेला आहे ना,
नाही नाही भिशी कधी म्हटलं?
दहा दहालच हे ना
मी तर सायकला आटलंय
नाही नाही दहा ला
दहा ला आहे का?
हम्
मग आमचे पैसे भरून द्या मग तुम्ही यावेळेस मग बघु पुढच्या वेळे आता काय आमच काही सीझजन नाही आहेे सध्या काही धंदा पाणी नाही आमचं दुकान थोडंसं स्लॅग चालू आहे आमचं ते पैसे भरून द्या आमचे मग आल्यावर मी देऊन टाकाल तुम्हाला पैसे बीसीचे
हा
त्याला पैसे भरून टाकत तेवढे असं त्याच्यासाठी फोन केला होता म्हटलं यांना सांगा काय म्हणतात. काही नाही म्हटलं यांच्याकडे हाय का नाहीय काय म्हटलं. तेवढे भरशल का आमचे
माझ्याकड पैसे नाहीये.
का बर.
आता सीझन कुठे आहे?
अह मग तर तुमच्याकडे असेल तुमच्या पोराकडनं मागून घेऊन द्या ना आम्हाला भरून त्या तेवढे पैसे आमचे
पाहते पोराला विचारून
हा पोराला सांगा आमचे पैसे द्यावना मग मी. पुढच्या महिन्यामध्ये जर जमले तर देऊन टाकाल तुमची असं.
हा चालेल.
हम्म कय द ू
खाय नाही.
हम्
तुम्ही बोला तुमचं काय?
काही नाही प आमचं काही नाही हे चालू आहे म्हण म्हटलं तुम्हाला सांगून दयावा पावले गार ठोक पडलं इथे आमच्याकडं पाऊस पडला तर नाही थंडी वाजू राहिली.
तुम्हाला तर थंडी वाजत नाही कशी काय थंडी वाजून राहि.
धन्यवाद! नाही नाही वाचती सगळ्यांना वाचती थंडी पण आता गारठ किती पडलेली नाही.
तू्हाता गरम होतो.
ह्म आता वातावरण बदललं ना बाई तुमच्याकडे पाणी आलं का खूप.
एवढं नाही आलं पाणी.
नाही का आमच्या इथं पण नाही आलं आमच्या बोरिंगच पण पाणी आटून गेलं ना,
हा
मग म्हटलं तुमच्या इथे आलं का पाणी
नाही नाही आमच्या
हम्म हॅलो काय नाही ते म्हणल बोल ब बोलावं म्हटलं तुमच्याशी कधीचा फोन नाही केला म्हणून फोन केला मी.
हाता हम्.
टेवन थाजून.
हा हा आमच्या नंदेला दिवस आहे समजलं का हो तुम्हाला?
हा असं म्हटलं.
समजलं का तिच्याई डोहाळे जेवणाला जऊनला आम्हाला तर माहित पण नाही.
काय म्हटले अजून?
काही नाही त्या दिवशी मला भेटली ती तिच्यी आई ति ग पवारत होती बाहेर सांगत होती म्हण लेखिला दिवस आहे काय? पाच महिने होऊन गेले तरी मला सग सांगितलं नाही आणि मग किती उशिरा आणि मला सांगितलं ओटी भरून आली मग मला. सांगती. त म्हणे मई माझ्या लेखीला दिवस आहे म्हणे त मी कोणालाच काय. सांगितलं नाही म्हणे डोहाळे जेवायचं कोणाला आमंत्रण नाही दिलं म मी म्हणे.
हा.
हम्म असं म्हणत होते. मग काय किती वेळ गप्पा मारत उभी राहिली होती ती बाहेर सगळं सांगत होती. ते म्हणे. अ तिच्या मावशीनी केल तिच्या मामीनी केलं. डोळे जेवणाचं सगळं तिच्या मैत्रिनीनी खर्च केला म्हणे.
हा का.
हम्म मने पम. पार्क मध्येे केलं म्हणे डोहाळे जेवण म्हणे लेखीच मध्ये आणि काही नाश्त्याचं वगैरे केलं मध पौर्णिमा होतीच वट पौर्णिमा अ तिथं बाहेरच काय म्हणे साबुदाानाची वडी केले म्हणे घरी म्हणे साबुदानी. वडे केले काही. बाई शिंकून नच राहिलाय तुम्ही तो खूप.
सर्दी आहे सर्दी झाली वातावरण चेंज झाले.
काय बाहेर आईस्क्रीम बिस्क्रीम खाऊन आल्या का काय?
सकाळी पावसात गेली होते ना.
हा हा हा त्याच्याने का हा तर म्हणे मग लई शिंकू राहिला आईस्क्रीम खाल्ली वाटत म्हटलं
नाही नाही.
नाही का मला वाटलं काय आईस्क्रीम खाल्ली म्हणून शिंकू राहिलाय. मला मग ते म्हणत होत्या म्हणे असं झालं लेकिच. तसं झालं मग काय वडे केली म्हणे साबुदाण्याची वडे केली. काही स्वीट ठेवलं म्हणे दुसरं म्हटलं मग जेवण वगैरे ठेवायच. नाही म्हणे आम आम्हाला साज नाही म्हणे डोहाळे जेवण म्हणे त्यांण आम्हाला सहज नाही म्हणे डोहाळे जेवण चल साडने अं मैत्रीणीनी. केलं म्हणे तिच्या म्हणे त्या पोरीच्या मैत्रिणी केलं म्हणे डोहाळे जेवण.
हो काे.
हम्म मग त्या पोरींनीच खर्च केला म्हणे तिच्या आईला काही साज नाही वाटत म्हणजे तिच्या आई ओटी पण नाही भरली आणि काहीच नाही भरलं. तिला हात बिन लावला म्हणे असं सांगत होती त्या.
हा का.
हां. मग तिच्या मावशींनी आणि मामीनीच केलं म्हणे किती वेळा म्हणे कार्यक्रम हम्म आनं मग बाकीचा खर्च ती पोरीनीच केला म्हणे मग काय ते साबुदाना वगैरे आण मग यांना काहीच नाय एक रुपया पण नाय खर्च करायचा आई पण तिची जाणार नवं ती मला म्हणे मी काही जाणार नाय बाई म्हणे नुसत मी ती बघल म्हणे जाईल नाय तर जाणार म्हणे माझे दोन भावांचे पण मग खूपच फोन आले. म्हणे तिच्या मामीचे मग गेली म्हणे आई तिची मग काय म्हणे नुसती बसलीच म्हणे मी काहीच कामाला हात नाही लावला म्हणे का बर का म्हणे आमच्याकडे चालत नाय म्हणे डोहाळे जेवण असं म्हणे डोहाळे जेवन केलं का म हा लवकर डिलिव्हरी होऊन होऊन जात. ते म्हणून नाही म्हणले हा म्हणून मग त्यांनी काहीच केलं नाय म्हणे म नुसती बसली होती म्हणे म त्या तिच्या मैत्रिणीनी, पोरीनी सगळं केलं म्हणे वडे साबुदान्याचे वडी ते सगळं केलं होत म्हने तिच्या मा मावशीच्या सुना होत्या मावशी, मामी च्या सुना होत्या भरपूर जण होते म्हणे जवळजवळ दहा पंधरा जण होते म्हणे
हो का
दहा पंधरा जण होते म्हणे एवढ्यांचं सगळ्यांचं नाश्त्याचं केलं म्हणे बाई म्हणे तिची आई तिच्या आईला काम करून करून तिच्या आईचं माकड हाड दुखायला लागलं म्हणे असं म्हणत होत्या त्या हा म्हणे बाई म्हणे
आता बाळ तीन होईल म्हणे पोरगी इकड बी बघावं लागल तिकड बी बघावं लागल म्हणली. चल कुठं कुठे लक्ष द्याव म्हणे तिच्या वडिलांकडे बी लक्ष द्यायचं इकडं लक्ष द्यायचं तिकडं लक्ष द्यायचं.
तुम्ही जायचं ना म
हम्म ते मी बोलली म्हटलं जा म्हटलं तुम्ही तर म्हणे नाय म्हणे
नाही तू तू जायच ना म हा करायला.
मी कशाला जाऊ तुम्ही जा ना मई करायला. मला कशाला पाठवता.
आता तू जायचं ना बाई तू ननंद हे बाय हे भाचीये तू
मग भाची ये त म काय भाचीला काय करायचं मग असं थोडिये काय तुम्हाला मी सांगते त तुम्ही मलाच बोलून राहिलाय असं
मजा काय झालं तू गेली करायला त
नाय बाय मी कशाला जाऊ माझं घरचं सोडून माझ नवऱ्या पोर सोडून कुठ जाणार तमी
मदत करायला जायचं त्याला काय होतं.
नाय बाई मी नाय कोणाची मदत करायला जात. तर मी नाय कोणाची
थोडी मदत केली तर काय नाय होत.
नाय मी नाय मदत करायला जात माझ्या वेळेस कधी आल्या होत्या त्या मदत करायला त मी जाऊ त्यांना मदत करायला.
तू एवढ्या वेळेस गेली का मग परत कर येईलच.
हा काय येत नाय अ कोणी काही येत नाहीेये. कोणी कोणाचं नसतं काही येत नाही मदत बिदत करायला बाई आपलं आपल्यालाच करावं लागतं मग काय करणारये.
हा का
सगळेच म म्मा माझ्या जावेच्या पोरीचं लग्न होतं तेव्हा कुठं आल्या त्या मदत करायला आम्हाला. उसरी दुरून गं्मत बघत होती. ते आलेच नाही बघायला काय करायचं काय नाही लग्नात काहीच नाही
तेलं लग्नाचं काय करायचं काही नाही ते बघितलंच नाही.
हा का,
हम्म आम्ही आमचच केल दोघी जावांना
हा
ह हम्म ते आले ठेवू काय मग
हा चालेल ठेव ह न तर कर हा बाय